नमस्कार हा. हा काय करतायेत मी हा आपण आपण आता रेसिपीवर बोलले. बोलूया.
चालेल तुम्ही मला तुमची कधी स्पेशल रेसिपी सांगता का मग अरे वा मग तुमच्या आवडीची सांगा बरं. तुमच्या आवडीचे कोणतेल
मला इडली फार आवडते
अच्छा आहे हा ढोकळा ढोकळा कोणता करता मग तुम्ही म्हणजे कोणता चांगला जमतो
अह माझा तांदळाचा छान जमतो तांदळा तांदूळ आणि अ चना डाळ अस थोडीशी उडधची डाळ असे
अच्छा म्हणजे खमण सारखं
हा खमन सारखं आमिरी खमण सुद्धा म्हणतात त्याला
त्याची रेसिपी मला खूप आवडतो म्हणजे इडली हे साऊथ इंडियन मला सगळंच खूप आवडतं
हो ना हा मी पण अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी ट्राय करते खूप साऱ्या करते आवड आवडे मला रेसिपी इ र ह साऊथ इंडियन सगळ आवडतं मुलांना हो मी घरीच बनवते चायनीज वगैरे पण हा छान एकदम मस्त जमत आता ते हा क हो मंचुरियनची पण सांगते ना
बरं मग तुम्ही तुम्ही सांगा कोणती सांगता पहिले
ह आधी याचे सांगू का तुम्हाला ढोकळ्याचे सांगू का
हो चालेल सांगा
हा दोन वाट दोन वाटे आपल्या तांदूळ घेत झाड तांदूळ घ्यायचे घेऊन घ्यायचे आणि यता रेशनचे रेशनचे आपली हरभऱ्याची डाळ घ्यायची
म्हणजे सारखे प्रमाण घ्यायचं
हा प्रमाण हा ताळ आणि तांदूळाचं प्रमाण सारखं घ्यायचं आणि पाव वाट आपली उडधाची डाळ घ्यायची हा आणि ते असं जाडसर दळवणार नाही
आणि मग चणाडा चणाडा हा अच्छा चणाडा तांदूळ सेम आणि पाववाटी उडील हा आणि मग पोहे पण घालता का तुम्ही त्याच्यात
नाही मी पोहे वगैरे नाही घालात पोहे घालायचे काही गरज नाही पडत त्याच्यामध्ये आणि मग ते थोडस असं जाड जाड खरखरीत आपण म्हणतो ना खूप बारीक नाही मा झाडसर द ना हा हा त्या टाईप दवन आणायचं आपलं आणि संध्याकाळी
तुम्ही अस
हा मी दळून भिजवून तुम्हाला भिजवून पण करायचं असेल ना तर तुम्ही भिजवून. पण करू शकता म एक वाटीला अ एक. एक वाटी तांदळाला एक वाटी अ चणाडाळ घ्यायची आणि थोडं दोन चमचे आप पली उडदाची दाळ घ्याय.
अच्छा!
हा पण मग ते आता त्याच कसं मग सकाळी त्याला अ भिजवा. संध्याकाळी मग त्याला दळा मग त्यांना फर्मेंटेशनसाठी ठेवा आणि म. सकाळी त्याचे. करा म हे कस दळून आणलेलं असलं ना आपलं कि म आपण संध्याकाळी. अब.
नाही मग तुम्ही ते तुम्ही ज नेहमी हमी जसं करता दळून आणून.
हा मग ती सांगते मग मी ती सांगते की मग दोन दोन वाटी तांदूळ. घ्यायचे दोन वाटी. चणाडाळ घ्यायची, पाववाटी आपली उडदाची डाळ घ्यायची थोडसं खरखरीत दळून आणायचं. चं आणि संध्याकाळी आपलं एक वाट तुम्हाला जेवढं करायचं असेल तेवढं मेंबर असती. तील त्याप्रमाणे एक वाटी असे आपलं पीठ घ्यायचं आणि तेवढीच वाटी. थोडं पाणी कोमट करायचं आणि फ्रेश द दही आपलं ताजं असतं ना. तस तुम्हाला आंबट चालत असेल हा खूप आंबट नाही घ्यायचं पण थोडं आंबट घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये असं अ आपलं बॅटर तयार करायचं,. खूप घट्ट पण नाही आणि खूप हे पण नाही.. पातळ पण नाही असं हा सरसरीत करा हा इन हा तस तस ते करायचं. कसंय ना आपण झाकून ठेवायचं सकाळी फर्मेंटेशन होतं त्याचं छानसं आ फर्मेंटे शन झालं की सकाळी मग थोडसं तेल आपलं गरम करायचं अन त्याच्यामध्ये टाकायचं थोडे हळद टाकायची त्याच्यातच तेलामध्ये पण तेल थोडस थंड झालं की मळायचं. टाकायची कारण लाल होते किंवा करप करपते ना हा हळदी वरच बदल. आणि म त्याच्यामध्ये टाकून थोडं तुम्हाला वाटलं तर आलं आणि मिरची. याची पेस्ट करून टाका किंवा नाही टाकली तरी पण अ चालते हं हा चव चांगली येते हा. आणि अ आपल्या हा नाही टाकली तरी तुम्हाला पांथट ढोकळा करायचा असेल तर नाही टाकलं तरी चालेलं. हा आणि पिवळा करायचा असेल तर मग हळद टाका मग असं म हळद टाकायची हं म्हणजे अगदी
तीचं प्रमाण घेतलंय तर समजा एक छोटा बारीक पाव चमचा वगैरे हळद चालेलं.
चालेल चालेल मग.
अच्छा.
मग ते सगळं मिक्स करून घ्यायचं आपलं पाणी वगैरे ठेवलं आपण अ कढईमध्ये याला ढोकळे हे करायला. वाफायला कि हा हा पाणी तूप लावून घ्यायचं गरम करून घ्यायचं. चे आणि म त्या च्यामध्ये आपण थोडासा एक पाव चमचा असा खायचा सोडा टाकून चांगलं. फेटून घ्यायचं असं पांढर शुभ्र होईपर्यंत फेटायचं. आणि लगेच टाकायचं याच्यामध्ये आणि पंधरा मिनटं असं. सं मिडीयम गॅसवर आपण ते वाफवून घ्यायचं. हा आणि मग शिजलं का बघून घ्यायचं थोडं चाकू किंवा हा पंधरा मिनटं शिजवायचं
अच्छा.
वाफला कि मग ते काढून घ्यायचं आणि फ्राय पॅनमध्ये. आम्ही काय करतो आमच्या माझ्या मुलांना अस थोडे असे मध्ये मऊ पण अ बाहेर ठेवून असे. क्रिस्पी आवडतात हा फ्राय इडली टाईप तर हा कुरुकुरीत मग. हा तसं हा मग ते प पॅनवरच. थ थोडं तेल टाकून फ्राय पॅनवर आणि आपलं अ ण कात्या मोहरी आणि जिरे वगैरे टाक थोडं ते ठे ठेवायचे पाच पाच पाच पाच मिनटं. आणि थोडे लालसर झाले की परत पलटव हा पलटवायचे ते. आणि निबाग नंतरा लागलं तर आपण कढीपत्ता वगैरे तुम्हाला जस आवड आवडत. फोडणी मध्ये टाकू शकता व कोथंबीर हे आणि लागल्या खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा किस वगैरे असे टाकून मग आपण ते सर्व करायच. हा नुसतं पण छान लागेल हा हा तस. हा तस पण छान लागत किंवा काही काही हा हा. काही नको असेल तर तसं तसं पण छान लागतं आणि काही काही काय करतात. कि मग समजा उरले ढोकळे तर मग त्याला असा त्याचा चुरा करतात. आणि मग तो चुरा करून मग तव्यावर म्हणजे फ्राय पॅनमध्ये थोडसं तेल टाकून जिरे मोहरी ची फोडणी टाकायची आणि तो चुरा परतवून आणि त्याच्यावर ना फोडणी करायची आणि मग थोडी बारीक शेव टाकून ते अमिर खमण म्हणून पण ते म्हणजे त्याच्या डब्यात. पण हा चांगलं आहे तर चमचाने वगैरे पण बस हा खराब नाही लागत. छान लागत.
हा सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मऊ मऊ आवड
मऊ पण आवडत खायला हा आणि हा हा. चालेल हा मऊ हा खाता येतील आणि टेस्ट पण भारी लागते हा. नाष्टा होऊन जात हा पोटभरीचा नाष्टा काहीतरी वेगळ होत हे कसय ना. बेसनपिठाचे ढोकळे थोडेे असे. गच गच वाटतात ना ते याला हे छान होतात असे हा. हा दोघे त्याच्यामुळे आणि हा. थोडे मस्त फ्राय केले ना त्यांना थोडं तर मग ते क्रिस्पी पण होतात बाहेरून आणि यातून सॉफ्ट पण होतात.
आणि आता उन्हाळ्यात कस ना रोज रोज भाजी नको वाट संध्याकाळी काहीतरी हलं फुलकं असं थोड करावं वाटत. खिचडी वगैरे किती वेळात करणार ना मगर मुलं त्याला पण वैतागतात सारखं खिचडी नको म्हणता.
संध्याकाळी सुद्धा आपण लाईट. म्हणून करू शकतो लाईट खायच असं हा सकाळी हा सकाळी भिजवून जर ठेवलं तर आपलं संध्याकाळी आपल्याला करता येतं सकाळी भिजवून ठेवलं तर
आणि हे आयडिया छान आहे तुमची का तुम्ही दळून ठेवता. कधी वाटलं की पट पटकन काढलं आणि गेलं इन्स्टंट आणि मग त्याच्यात ते नाही का टाकतात सगळं टाकून पण करतात तेव्हा म इन्स्टंट.
इस्टंटच होत ते हा ते मिक्स करून ठेवतात सोडा वगैरे मिक्स करून ठेवला किथ झाला इन्स्टंट हा प्रिमिक्स राहत ते इन्स्टंट होतं मग असं. हा मग तेच ना मग त्यांचं तसच राहत ना मग
ते एवढं एवढंस किती महा
हो परवडत नाही ना मग आपल्याला हा. हे आपल्याला म्ह तेच. ना आणि आपल्याला हे तांदूळ वगैरे हे स्वस्तच. म्हणजे रेशनचे तांदूळ असत म
अ, हे ना, आ ऽआमच्याकडे आता तेऽ ह्याचं रेशनच तांदूळ मिळत नाही, तर मग त्याला ऑप्शन म्हणून कोणते तांदूळ चांगले?
हां जाड, जाड कोणतेही चालतील. जाडमधले घ्यायचे हा नाही उकडा उकडा नाही. उकडा उलट कडक असतात ना उकडा जरा थोडे तांदूळ ना ते कडक असतात. त्याच्यामुळे ते उकडा काहीच सामना हां, जाड होऽ भाताचे पण चालतील. हां भाताचे पण चाल.
बरोबर, फक्त इंद्रायणी वगैरे नको त्यांनी चिकट होईल. हा एकदा माझ्याकडनं असं झालं मी इंद्रायणी तांदूळ होते ना. तर ते भिजवले इडली साठी आणि त्या इडली.
अ चिकट जात हा मग हम्म. कारण भातच ईद्रायणीचा गिचका होतो नारेसिपी आपण जर करतोय. तर ते भातच त्या रे. का होत असं जर केला तर मोकळा होतच नाही. इंद्र हा म्ह इंद्र हां हो, होतील बरं हा तेच ना. हम्म, सापडला तेच ना,, तुम्ही करता की नाही रेसिपी?
पण खूप छान होती रेसिपी.
हा, आणि तुम्ही करता का म्हटलं रेसिपी कडं
अ रेसी भाऊ मला पण मला पण आवडत. आता पुढच्या वेळेस आपला झालं की माझ्या इकडची एखादी सांगेल मी तुम्हाला रेसि
हो, हो, चालेल ना. हो हो, मी तर घरी करतेस ना मंचुरियन वगैरे करते रते, फ्राईड राईस करते, मुलांना फ्राईड राईस आवडतो. हांझाले का दहा मिनट झाले का?